आवाज येतोय काय आता हा आवाज येतोय हॅलो मला तुझा आवाज पूर्ण येतोय हॅलो आवाज येतोय
ओके मला आत्ता आला हा
हा एक दोन चार सेकंद असं ह् आता आला आवाज बोल हॅलो काय नाही बघं बसलो तुझं काय चालयं आवाज यायला का माझा हॅलो काय निवांत
हा बोल ना
तू बसल्यास
दिवांण होय जरा अस फॅमिली बदल बद्दल विचारतोय कसं व्हायचं काय व्हायचं?
काय फॅमिली बद्दल म्हणजे काय झालं घरी काय प्रॉब्लेम झाला का नाही बसलेलं अगं काही करमत नाही एकटीच आहे म्हणलं
सेम हा सेम मला मला पण असंच होतंय बघ ना जर आपण म्हणजे एकत्र फॅमिली असतो आजी आजोबा काका काकी त्यांची मुलं तर आपण किती एन्जॉय केलो असतो ना त्याच्याबद्दल विचार कर बघं कि आता जस्ट आ
तेच विचारतात मी पण हाच विचार करत बस केली म्हणलं काय करमत नाहीये आपल्या घरी खूप मा करमल असतं बघ
हो आणि मेन म्हणजे ना मी कामाच पहिलं नियोजन करते बघ ह् ती आई स्वयंपाक केली असती काक की कपडे धुतले असते आणि माझ्या त्या बहिणी किंवा आम्ही मिळून भांडी वगैरे म्हणजे लगेच काम फटक्यात झालं असतं आणि जास्त लोड पण लागले नसते ना म्हणजे फास्ट आजी आपल्याला गोष्ट ष्टी सांगत असती किंवा एखादी गोष्ट आजी सांगते ना की इकड उड्या मारु नको, तिकडे जाऊ नको. हो आणि आजोबा जेव्हा फिरायला जातात संध्याकाळच्या वेळी म्हणजे आमच्या घरापशी एक आजोबा आहेत ते रोज काही फिरायला जातात. रोज म्हणजे वॉकिंग साठी. सका ळ, संध्याकाळ सकाळचं काय मी बघत नाही कारण मी एवढ्या लवकर उटत नाही आणि संध्याकाळी ती फिराई जातात. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा नातू असतात ना. मग ते बघून तर आणि जराच हे झालं की किती छान लाईफ असते ना ती एकत्र फॅमिलीची.
होय.
ह त्याचं बघ आप आपल्या कुटुंबमध्ये मम्मी, पप्पा, भाऊ असेल तर भाऊ बहीण असेल तर बहीण आणि आपण झालं. बाबा, हा बाबा जॉबवर आई घर काम आई घ हा तेच हां. मम्मीच ना घर काम आणि भाऊ असेल तर तो जॉबला किंवा एज्युकेशन असेल तर एज्युकेशन बहीण असेल तर जॉबला किंवा एज्युकेशन असेल तर एजुकेशन झालं हा. झालं हे जर काका काकी बहिणी असल्या तर, भाऊ असले तर काकांच्या मुली वगैरे सगळेजण मिळून शाळेला जायचं, किंवा सगळेजण एकाच ठिकाणी जॉबवर धुरळा दंगा रा त्रीच्या वेळेस आईक्रीम खायचं सग ये मिळून. काका येणार थोड खोड हा आणि उन्हाळ्याच्या दिवसात टेरेस वर झोपायला वर.
हो किती भारी, आणि आपल्याला दुसऱ्या फ्रेंड्सची काही गरजच लागली नसती म्हणजे अस
हो म्हणजे आपल्या बहिणीच आपल्या फ्रेंड्स असत्या.
हो बरोबर आय आणि तुला सांगू काय? भा म्हणजे आधी आपल्या भारतीय व्यवस्थेत अ म्हणजे एकत्र कु टुंब पद्धती होती. आपल्या भारतीय व्यव हेचा. हम्म. अ जसं पुरुषप्रधान देश ते बरच् आय पुरुष प्रधान भारताला देश लगतय तसंच त्याबरोबरच एक कुटुंब पद्धती होते आणि एकत्र कुटुंब पद्धतीत काय असायचं माहितीय काय भरपूर माणसं असायच आता एकत्र कुटुंब पद्धतीत तुचं आता म्हणटलीस तितकं छान झालं असतं तितकं बरोबर आहे फायदे पण आणि इतके तोटे पण आहेत आता फायदे म्हणले तर काय आता तुझे सांगितली इतकी मजा केली असती इतकी मजा केली असती पण आणि जरा खोलवरर विचार केला अस नाही घरातला विचार कर घरामध्ये म्हणजे घर सहज चाललं असतं घरामध्ये इतका पैसा आला असता आणि एकत्र कुटुंबात असल्यामुळे एकत्र कुटुंब असल्यामुळे म्हणजे व्यवसाय वगैरे काहीतरी असं स्ट्राग असतं ना स्ट्राग इन्कम असतं काहीतरी असं अ म्हणजे एकाच व्यक्तीवर लोड आला नसता सगळ्याच गोष्टीचा अ म्हणजे भरपूर इन्कम सोर्स असते पैसा भरपूर असता ह हा एक फायदा झाला
प्रॉब्लेम्स
हा काहीतरी आलं तरी एकमेकासोबत हे राहिल एकमेकाला सोबत हे करून आणि आधी तसं व्हायचं जरी काहीतरी प्रॉब्लेम इश्यू किंवा संकट काहीतरी आलं तरी सगळे मिळून
भाऊ भावासाठी खंबीरपणे हा उभा राहत होता
पिड्या एकत्र राहत असायच्या त्या एका घरात आणि घर पण तेवढंच प्रशस्त मोठं असायचं हे आधीच आणि ती वाडी गाडी गिवढ्या गाड्या शेती म्हणजे पाहुणेरावळया हा वाड म्हणजे म्हणजे तिथं माणुस की भरपूर होती बाहेरचा जरी कोणा आला तर निवांत जेऊन जाईल इतकं जेवण असायचं आत घरी
हो हो हो अगदी बरोबर
ज्या त्या घरातल्या स्त्री आहेत त्या स्त्रियावर अन्याय होतो असं मला वाटतय ते म्हणजे आत्ताचा थोडं थोडं बदलले सोड काळ पण त्या आधी कस असाय कि त्या एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्या सगळ्या माणसांचा जे काय काम किंवा जे काय जबाबदारी असायची त्या स्त्रियांवर असायची त्यामुळे त्यांना स्वतःकडे कधी लक्ष द्यायला मिळालं नाही त्यांच्यावर कामाचा सतत लोड असायचा आणि सारखं म्हणजे काय ना काय काही ना काय चालूच असायचं त्यामुळे त्या त्या घरातून कधीच त्या बाहेर पडू शकल्या नाहीत आणि स्वतःसाठी कधी जगू शकल्या नाहीत ते चार भिंती घर तेच त्यांच जग आणि तीच त्यांची माणस तेच त्यांच जग एवढंच झालं, पण त्या स्वतः मधलं कौशल्य म्हणजे हेच स्वयंपाक करणं कपडे, भांडी ह्यातच ते निघालागलय म्हणजे हा एक विक मला म्हणजे स्त्रियांबाबत बोलायला गेलं तर हा मला एक पॉईंट खटकतोय म्हणजे हे आहे एक आपला एक मायनस पॉईंट धरून चाल म्हणजे
हो हो अगदी बरोबर आहे पण असं साहजिकरित्या म्हणजे असं सहज बसल्यानंतर विचार येत तसं ना कलो काय समज आता म्हणजे मी बोललो की तुला मला असं एकत्र म्हणजे मी तुला बोललो की मला एकत्र पद्धती खूप आवडते कारण आहे बघ एक त्यावेळी आपण सकाळपासून उठलो त्याचं रुटीने अज्जी, आजोबा आसने आपण आपल्या सोबत मग गरम गरम नाष्टा ताई, आई किंवा काकी करून देणार, जेव्हा आपण आईसोबत कधी ना कधी आपलं आईसोबत खटकतं म्हणजे एखादं दुसरं चेष्टाने तरी होतंच तेव्हा काकी आपल्याला लाड करते काही काकीनी नाष्टा त्यानंतर येण म आपण खाण म आपल्या बहिणी भावा सोबत मज्जा करणं तेवढेच भांडण तेवढंच प्रेम मग त्यानंतर काय शाळा असेल शाळा जॉब असेल तर जॉब तिथून येणं, मग तिथून आणि मोबाईल किंवा लॅपटॉप एकमेकाला इन्फॉर्मेशन सांगणं किंवा काही झालं अस सांगण म्हणजे आज दिवसभरात काय घडलं आपण असं डिस्कशन करतोच, ना की रात्री एकत्र बसल्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जॉब वरून वगैरे आल्या किंवा शाळेतून आल्यावर म तिथून नंतर म आई, काकी, आज्जी स्वयंपाक करणं तीन सांगण की म्हणजे पीठ व्यवस्थित मळा ख म्हणजे छान मळा जेवढं छान पिठ मळतात तेवढ्या चपात्या फुल
हा म्हणजे ज्ञान पण द्यायचं त्या म्हणजे आणि हे पण मात्र बरोबर आहे, आपल्या घरात जेवढी माणसं म्हतारी माणसं असतील, म्हणजे तेवढा जास्त अनुभव ते आपल्याला सांगत जातात अनुभव हा हा बरोबर आहे. अनुभवातन शिकलेल्या एका पुस्तकातून शिकल्यासारखं आहे.
ह आणि त्यानंतर म ऐक ना मग स्वय झाल्यांतरात थडा वेळ म्हज ज हवेशीर बहीर खोट असं म्हणजे पलंग वगैरे खॉटच म्हण ात ना अगोदरच्या ते ते टाकून बसणं. बोलणं मग त्यानंतर रात्री सगळेजण एकत्र म्हणजे काका काकी पप्पा मम्मी आजी अजून तव्हा सगळी भावंडे एकत्र गोल करून जेवण. त्यात म्हणजे चपाती वगैरे जाती
हो हो खरच खरंच होते आणि कधी आणि आपल्याला डिप्रेशन तणाव काही येऊ शकत नाही इतक्या माणसात
आपल्याला शेरिंगसाठीठी एवढी माणसं आहेत ना त्यामुळे आपण एखाददा चिडला तर आपण दुसरीकडे शेअर करू शकतोय आत्ताच्या युगात बाबा कामावर बाबा याची वाट बघायचं मग आल्यानंतर ते दमून येणार हो आणि तेही दमून येणार ते थकणार कसं सांगायचं मग आई घरकाम करून जमलेली असते दिवसभर तिच्या डोक्यात वेगळाच बिचार बहीण भावंड शाळा किंवा कॉलेज किंवा एज्युकेशन काय असेल ते जॉब गैरे दमले असणार मग कणाला न वाटते शेअर करायला फ्रेडस सांगया म्हटलं फ्रेडस टाईम नसतोय सगळे बिझी असत तेच
बरोबर आहे
हॅलो
मग ह्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती आताच्या जगात आताच्या जमान्यात तरी म्हणजे आता ते चालू शकत सोड कारण इतकी टेक्नॉज म्हणजे आता आधुनिक हे आले तरी एकत्र कुटुंब पद्धती चालू शकतात पण स्त्रियांना त्र कुटुंब पद्धती न काही घरातले प्र्येक प्रॉब्लेम्
हो त्यां त्यांना कसं पाहिजे की काम नको नको लोड नको कुणाची किटकिट नको अगोदरच्या काळात ते प्रेम होत आजीनं आपल्या आईला हा आजीनं आपल्या आईला ओरड ना हे एक प्रेम होतं आणि ते ओरडणं पण कसं होतं प्रेमाने अगं लागेल तुला इतंक जड उचलू नको नको एखाद जड उचलाय लागली आई तर आपल्याला आजी काय म्हणत होती नको उचलूस हे प्रेम होत तर आताच्या जगात ते सांगायला गेलं तर त्यांना ह् उचलायचं नाही हेला हात लावायच नाही मी वेगळीआहे काय असं मला कामासाठी आणल्यं काय असे शब्द येतात हा म्हणजे समंजस पणात ता नाहीसा होत चाललाय कुणाला टाइम मिळेना झालेय घरी आजारी असलेल्या व्यक्ती तिची काळजी घ्यायच्या जाऊनच झालंय अगोदरच्या काळात एखादा व्यक्ती चं डोक दुखतयं कि सगळी फॅमिली गोल बसून काय करू तुला जेवायला
हा ते केरीगं ठेवणं बसायची काळजी सगळ्यांची काळजीनच ते दुखणं थांबत आहे असेल असं मला तरी वाटत
हो आणि आ आति तर डोंक दुखालंय म्हणलावर हा दुख दुखतं असेल मोबाईल बघून हा दुखतं असेल टेन्शन घेऊन हा दुखणं असेल उन्हामुळे झोप जा झालं ते असं नाही मला तर वाटते की विभक्त कुटुंबात पैक्षा एकत्र कुटब पद्धती चा बेस्ट होती आणि आताच्या म्हणजे जमान्यात जसं तुला मला वाटतंय की एकत्र पद्धती तसं सगळी सगळेजण राहायला पाहिजेत म्हणजे समजून घेणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे,
हा बरोबर आहे समजून घेणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
ईरशा शा म्हणजे इगो एक जागा होतोय ना कि काकीने ही साडी आणली तर ही साडी त्यानी हि ड्रेस आणला तर हा ड्रेस म हे नको आहे त्यांनी हे आणली चला आपण दोघी सेम आणूयां म्हणजे सुखानं आनंदात निवांत असंल पाहिजेत. तरी लाइफक बदल.
होय होय बरोबर आहे तुझं.
एकत्र कुटुंब पद्धतीच आवडेल आणि माझ्या म तर मी असं ट्राय करेन की सगळेजण एकत्र राहतील म्हणजे माझ्यापासून तर. कारण असं म्हणतात की आपण जगाला ओरडुन सांगण्या. पेक्षा स्वता.
सुर्वात केलेली बर हो ते बरोबर मानसे तोडण्यात. त्या पेक्षा माणस जप. माणसं आपण जपलेली परत आपण ह्या विषयावर आणि बसून चर्चा करूया आता थोडस माझ्याकडे करते. हा. परत बोलूया यात. पण चाल उतरु.
हो हो हा हा.
बाय.
बाय.